हॅलो हा ती कनेक्ट नाय झाली होय.
काल पण असंच झालतं की आता हो झाला की तो लाऊन बघा.
हा हा बघतो की.
ह
अ आहेस ना नंतर रिकामी?
हाय हाय.
हा हा. काय नाय बघ भाईचा अभ्यास घेत बसलेलो.
हा काय करायला माई झाला का अभ्यास?
नाही त्यांना आतापासून ते प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू यामध्ये आपल्याला कसं ते होतं की अ काय म्हणतात ते हजार सहस्त्र
हा हा हा म्हणजे देसी मल हे ते व
हा ते आत्तापासूनच हाय ते
अग बाई! काय त्यांना डायरेक्ट दहावीचं पाच पहिलेच घालता सग विचार
बक्की तर ते तिला कळना झाली.
कसाला एवढा टब
आणि शाळेत विचारलीस काय? म्हणताना म्हणता होय विचारलोय. मॅडमचं नाव स्वा म्हणलं सांगितलं का आणि म्हणलं मी फोन करून विचारू काय उद्या तू डाऊट विचारलीस काय म्हणून तर मग त्या नाही विचारल कसले खंड होत ब आर्याचं वान नाही गुण लागलय तिला.
आर्या आरयचन काय नव्हत आरयचन तिचा वर्ग वेगळा आहे का परत एकच आहे.
नाही एकच हाय. फक्त वेगवेगळे इकडे बसतात बसत्यात सोड वेगवेगळे. गड बसमध्ये पण नाय. नाय नाय बसमध्ये पण आता वेगळीकडे बसवाली ती आणि ती भंडार्यांचे असत्या आणि ही आणि कुठली तरी दुसरी असत्यात.
म्हणझ्या मैत्रिणी तर आहेत काय हो चांगल्या का यासारख्याच आहेत.
नाही कोणत मोठीे पोरगी आहेत जा पाचवीचे का कितवीचे तिच्याजवळ बसते.
ही ग वरगाात वरगात
वर्गात एक एकट बसवतात त्यास नाही.
एक ते
एका बँचवरर एक आणि पुढं एक पोरगं मागं एक पोरग.
असं आहे म्हणजे एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी असा आहेे.
हा होय.
हा का नाही मग काय विचारत नाही बोलायचं पण कोठ बरोबर गप भसत लागल
ते म्हहिश ते पाठ असायचा लांबडा पाठ पोरपोरीत मिक्स बसवायचे तरत आणि आतापसून
शिक्षा देऊन बसवत होते ते आपल्याला
होय आणि ना बघ की आत्तापासूनच सेपरेट, सेपरेट
होय आणि ह्याच्यात पण आपलं परत दहावी पर्यंत. पण तिकी तिकी बसत होता आपण एका प
होय होय मजलीचा फायदा असायचा. ना आत्तापासन जकेट पोरपोरी बोलायचं नाही म्हणण काय असलं तर मॅडमला सांगायचं.
हा
असल आहे ह्यासनी.
आम्ही तर अकरावी ला होतो तर जरा जरा मोठ्या बँचवर अकरावी भराला एका बँचवरम् दोन बेंच एका बँवर चौ पाच सहा असे बस मला दोन जोडून भिडून आणि एक एकट कावा बसून माहित आम्हाला एक एकट. पहिल्यांदा बारावीच्या बोर्डाच्या पेपराला एकटं एकटं बसलं.
होई.
ते पण आधी अकरावी बारावीला आपण कसं अ एका वर्गात दोन सुपर वायझर असायचे आणि अकरावीचा कोण असेल त्याचा नंबर आणि बारावीचे एक विद्यार्थी असं दोन दो दोघ ब दोन वर्गाचे दोन प्रयजर असायचं
हा हा हा म्हणजे एका ब्याच दोन असं
हो दोघजण असायचो
ह तू दहावीचा बोर्ड दिले नाहीस का?
होय.
कोरोना कोरोनात होतीस का? हम्म. आमचं होत आमचं दोन्ही बोर्ड झालंत
होय आणि आमचं तेच दहावीत बोट झालं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही बारावीला लाईट घेतलं बारावीन तर चांगलंच हे केला आम्हाला
हो बारावी अवघड असती त्या पहिला द सायन्स
होय होयच की बाई लई खुळा गत
तर काय?
अभ्यास करत करत खरं पेपराच्या वसत काय होते की ते बरोबर लालाला माहित असते ते
तेग
होय सेम की आता नीटच हजत पण बघितलीच ना म कसं झालं
होय आता रे वाटते र नीट घेऊन पण काय काच हे झालंय की
रिनीट घेऊन काण रिननीटच हे बा म्हणज ते बायाचा एकदम इझी काढले पेपर केमिस्ट्री आणि फिजिक्स लई म्हणजे लई टफ काढलात त्याचे उत्तर असे देतात येऊ नयेत असं कुणाला अे अवघड काढला
होय आणि त्या ह्या वेळेला पण कोण कोण राहिलेले की दोन मिनिटं लेट झाला म्हणून पाच मिनिटं लेट झाला काय नाहीच
अजून पेपर चालू व्हायला अर्धा तास असतोय ग तवा गेट क्लोज होतय काय म्हणल्यावर घ्यायचं नाही कधी अ त्यांच आयुष्यात वाट लागू शकताय एक एक जण
बघती एक तर गु गुजरात कुठलं जरी कर्नाटकातलं तिथे पप्पा सरलो
लोळ तुम्ही बघितलंय मला बनलं याला रिल ती हेच ग कुठ तर युपी का कुठलं तर हाय बघ त्या साईड कर्नाटकातलं असं झालेलं नाही ते कर्नाटकला तो आता
नाही कर्नाटक मधली दोन मिनटं लेट होती
हा ती अजून एक रिल आली नव्हती काय का ते चुकलेलं बघ त्याच सेंटर चुकवून आलता तो मुलगा त्याला पोलिसांनी त्याच्या त्याच्या सेंटरला नेऊन सोडलं
होय त्याला घेतलीत काय आत मध्ये
अजून टामिंगच्या आधीच गेलाता तो पण ते चुकून चुकून चुकीच्या सेंटर वर गेला
हा हा.
म्हणजे आधी आता स ऑलमोस्ट सगळे पेपर आहे म्हटल्यावर आधी म्हणजे अकॉर्डिं टाइमिंग आहे त्याच्या आधी अर्धा तासताने जातत कि
होय.
मग त्यात पण ते मग चुकून सेंटर चुकीचा आला त्याच आणि त्यात ना दुसरं त्याच जे मेन सेंटर आहे तेही लांब होतं मग ते पोलिसांना तिथ सांग कळलं वाटत तिथ ते हेला असत्यात पोलीस त्यांनी पोलिसांच्या गाडीत त्याला नेऊन तेच्यात त्या सेंटरला सोडल बरोबर टाइमात गेट क्लोिंजीग च्या आत. तमिळनाडूच ग त्यो कोण विजय थलापती आहे बघ कुठं तेजात. तिच्या तिथलं त्याच्या तिथल्या पोलिसांनी भारी होते? कि त्याच झालं मा मागच्या वेळी पण कितीतर जणांची नीट राहिलेली आणि ह ह्या वेळी पण तेच झाले.
होय रिपीट करा करलयात त्यांना भारी हाय. चान्स भेटला ह्या वेळेला?
कुळु म्हणजे अगं रिपीट ला माझी एक मैत्रिण आहे काय? ती बारावी झाल्या तिची मागच्या मागचे मग ती नीट दी- ती पण नीटचा काय अभ्यास झाला नाही अस तंस म्हणली म्हण तिने र म्हणजे रिपीट नीटला बसलेली त्या वर्षी.
हा हा
आणि त्यात पण आता त्यां दुसऱ्यांदा दिली बघ नेट
ण तेच कि पहिल्याला झालं नसल तर अभ्यास होतोय त्यांचा.
होय खरं टेन्शन असतय की आणि द्या वेळी वेळ तेन वाढून दिलता सोड. खरं प्रेशर असतय की ग कारण सांगितल्या आता दुसऱ्या नीट याला म्हणल्यावर ते टप काढणार आहेत. पेपर
होय ते पहिल्यांदा ती मेंटॅलिटी नसते असं पूर्ण भिऊनच निम विसरते
ते असते आणि त्यांच तर निेगेटिव्ह मार्किंग असते.
हम्म मग काय तर
चकून काय चुकलं तर मार्क कट होत्या
त्यांचं असं असतंय वाटतं एक ह्याला बरोबर आलं तर चार आणि चुकलं तर मायनस पाच असं काही त असतय बहुतेक
नाही नाही तस नाहीय ते आता समज एक एक प्रश्न चार मार्काचा असला? नेटचा बहुतेक तसाच असतोय एक प्रश्न चार मार्काचा आणि चुकला तर दोन मार्क कट होत्यात आधीच्या सरांच.
हा
म्हणजे आता तुला टोटल समज शंभर मार्क नाही शंभर मार्क पडल्यात तुला टोटल
हा
आणि तुला तुझं त्यातलं चुकल्यात? जे दिलासातला एका दुसऱ चुकला तर त्या शंभर मधल दोन आणि दोन कट होतात.
हा जेला कस असतय बरोबर आलं त्याला चार आणि चुकलं त्याला मायनस एक असं असतय
हा
खर ते तीनशे मार्काचं असतय? होय ते तीनशे मार्काचं असतय हे सातशे वीस असतय बाई.
होय नीट लय असते बाई?
अवघड.
आणि मग नीटला आता सगळे डॉक्टरच होणार असत्यात कनी. मग फिजिक्स केमिस्ट्री कशाला घ्यायच फक्त बाहेरातच यायचं कनी.
त्यात पण वेगवेगळ्या असतात कि कोण फार्मसी करणार असतय. कोण एमबीबी एस बीएच एमएस त्याला वेगवेगळं-
अग नीट नीट जनरली हेचीच मुल देत्यात जेनी एमबीबीएस. करणार असत्यात कारण हे तेन करणार फार्मसी ब्रिमसी त्यांची सीईटी आहे?
हा होय
नर्सिंग ते सीएटी मिळतय ना नर बीएससी नर्सिंग हे ते. बी फार्मसी डी फार्मसी सीएटी इथन मिळतय. नीट कोणासाठी आहे जे डॉक्टर म्हणजे एमबीबीएस किंवा हेज डॉक्टर होणार न्युरोसर्जन हे- त्यांच्यासाठी नीट आहे.
हम्म काय माहीती काय असतय. काय तरच आहे एज्युकेशन सिस्टीम.
होर काय करायचं आता तरी आपल्या सट. बर आहे आपल्याला नेगेटिव्ह मार्किंग नसते काय पण ठोकणारला तरी चालतं.
होय पण त्यात हे केवढं असते.
हो.
कॉम्पिटिशन किती असते त्याच.
तुमचा आणि सीटीला फिजिक्स केमिस्ट्री असत सो आमच्या एमसीच्या सीटीला का असं नसते तुमचं सीयटी बारावी नंतरच्या सीटी ला
हा
फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असते ना
होय.
आम्हाला तसं काय नसत. ते आम्हाला फक्त एक लॉजिकल रिजनिंग म्हण न असते म्हणजे ते बुद्धी का बुद्धिमताचे जण प्रश्न असतात त्या टाईपमध्येध्ये ब्लव रिलेशन्स म्हण किंवा नंबरचं रिलेशन हे ते तसलं सगळं आणि परत एक असतय ते कॉम्प्युटर रिलेटेड. थोडं इंग्लिशच थोडं आणि मॅथचं थोड असं टोटल म्हणून दोनशे मार्क. त्याच असते.
हम् असं असतं आम्हाला सिलेबस मधलच असते म्हणजे हे ट्वेल्थच्या हे महाराष्ट्र बोर्ड पुस्तक मधलेच
आम्हाला सिलेबस काय नाही ते सगळं बघायचं युट्यूब ला बघून करायचा अभ्यास
कसली बाध आहे त मग त.
बकू पुस्तकं असात खरं तय मोठी मोठीच पुस्तकं
ह आणि आपण एक महिना राहिल्यावरच अभ्यास करणार क तुमच्या बाकीच पेपर ते न होईपर्यंत
एक महिना नाही आमचा पेपर ह्याच्या आधी सीटी होती ना ह्याच्या आधी आमच्या एक्झामच्या आधी मी तर आधी चारच दिवस केलतो त्यात पण मी घरातून केलतो की हे वगरे
का तू जा